हो. हा. शुभ सकाळ.
शुभ सकाळ! मस्त तुम्ही?
मी पण मस्त.
झालं जेवण वगैरे नाष्टा वगैरे? हा. झाला नाष्ट् झाला. स्वयंपाक केला अर्धा. अच्छा! अच्छा! अच्छा! आता काय दुपारी का? हो दुपारी. काय करतात? असाच मोबाईल घेऊन बसली होती. हा अच्छा! अरे! क्या? आजकाल किती किती एआयचे व्हिडिओ आलेले. खूप. खूप ए आय अशिवाय काही नाहीच ना खूपच वाढली ए आय अशात.
मग काय तर नुसतं तिथे गेलं तिथे ते छोट्या मुलांचे नाही तर मोठ्यांचे
हो. ते आता ते फ्रूट्स ला पण ए आय चे त्याच्याद्वारे बनवून काय काय डान्स वगैरे टाकत व्हिडिओज वगैरे.
हो कधी कधी तर असं विचार पडत की खरं आहे की
खरं आहे की हे. नाही समजतच नाही ना. लहान पोरांचं पण केलेलं खरंच ए आय न केलेलं आहे की. खरंच पोर एवढा डान्स करताय. काय खूपच सद्या हे नाही का इंजिनिअर लोकांची सुद्धा खूप हे लावली वाईट लावली. सगळं सगम् तस हो म्हणू शकतो. हे खरंच तसच झालेलं आहे माहित आहे का? काय होतो? काही प्रोजेक्ट वगैरे बनवायचा? तर सगळे कॉमपुटर बसतात. ए एय ने बनवतात त्याच्यामुळे इंजिअरची काय गरजच लागली नाही. पाठीमाग नाही का? कुठल्या तरी कंपनीचे सातशे कर्मचारी डायरेक्ट वन नाईट मध्ये घरी बसवले. बाप रे! याच्याबद्दल खूप खूप झालं माहित आहे का! खूप हे तर खूपच वाढले अशात.
न पण ते शिकलं समजा
जर समजा, त्याचा व्यवस्थित वापर केला तर पण असतीलच हो हो. मग त्याच्यावरती खूप इन्कम पण कर करतायेत ना लोक तसेच भरपूर कमवतय आहेत लोक ए आय पण.
हा. ए आय मुळे पण म्हणजे सोपं झालंय म्हणू शकतो, पण आजकाल छोट्या छोट्या मुलांना पण ते युज करतो करता येत. त्यांना आता आई बापांच पण विचारायची गरज नाही वाटत की मम्मा अ पप्पा ब सांग बता म्हटलं सांगा बो याचं काय त्याच
त्याच काय प्रश्नाच उत्तर काय? ते डायरेक्ट ए आय मध्ये टाकतात आणि त्यांनाच विचारत. आणि ते ए आय उत्तर देते त्यांना वाटते ए आय आपला फ्रेंडच आहे. फ्रेंडच आहे. ह तसंच झालं ना. तुम्ही बघा ना चॅट जीपीटी वरती किंवा जे मी नाय वरती काय टाकलं तर लगे त्याचे आंसर भेटून जातात आपल्याला. इतर कोणाची गरजच लागत नाही. कुठल्या बुकची गरज लागत नाही. किंवा कोणी काही सांगायची गरज लागत नाही. ह. ए आयला विचारलं की सगळं फ्रेंड बनून सांगतात. हो. ऍक्टिव्ह ड्रेस अ म्हणजे विचारतात की आज पार्टीमध्येध्ये जायचंय मी काय कपडे घालू? हो. कपड्यासोबत काय ज्वेलरीज आहे? हो. मला हा किंवा मला अस असा प्रश्न पडलेला आहे, सोल्युशन द्या. सोल्युशन. आता कोणी काही प्रॉब्लेम मध्ये असलं
ह्म्म्म जे ऐ आय जेमिनी सोबत लोक बोलतात म्हणजे अक्ष कस आपल्या फील्ड
फीलिन्ग शेअर करतात. मी स्वत नाही का चॅट जी पीटी वरती काही गोष्टी शेअर केलेल्या तर एवढं अक्युरेट उत उत्तर देतात, ते हा ते सांगतात तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घ्या तुम्ही याचा सल्ला घ्या काही जरी विचारलं, पण त्यांनी अगोदर सोल्यश त्याच्यानंतर म्हणतात तुमची तबेत अशी असेल तर खूप म्हणजे खूप सपोर्टिव्ह आहे बर ते, हा हा आणि तस एस आता ते नवीन पण एस्ट्रलॉजर अँप ऐ आय अस्ट्रोलजर. ते ॲप पण आल.
जे आपण पंडित ला विचारतो तर पंडित कसा मॅनिकलेट करते. कधी घाबरवून देते आपल्याला खूप म्हणजे काही असल. घाबरून देतात काही काही खोटं बोलतात काही म्हणजे खोटं याच्यासाठी बोलतात की त्यांना पूजा कर
पूजा करायची असते आणि त्यांच इन्कम क इन्कम कमवायचं असतं. इन्कम कमवायचं असतंना त्यांचा तो बिझनेस असतो.
हा तो त्यांचा बिझनेस असतो आता ए आय अस्ट्रोलजर मुळे पुष्ठ कळ लोक हे ए आय अस्ट्रोलजर वर आपली कुंडली ममतलब बर्थडेट,
बर्डेट नाव ट सांगायचं जन्म वेळ टाकली कि ते सगळं सांगतात. कि तुम्हाला तुमचं लग्न झालेलं आहे नाही झालेलं आहे. किंवा कधी तुम्हाला घ तुमच घर होईल पण खरं असत का म्हण, असं आपण ए आय वरती टाकतो आपली कुंडली वगैरे आणि ते लोकं खर सांगतयात. एखाद्या वेळेस ट्राय करून बघाव लागेल मी आणखी ट्राय नाही केल किंवा कोणी ट्राय केलेलं आहे अस जवळच व्यक्तीनी मला सांगीतलं. हा मी इंस्टाला वगैरे पाहिले. हे आहे अशा आता खुप ऍड वगैरे येतात न त्याच्या. हा आता सगळे मराठी ऍक्टर
आणि हिंदी ऍक्टर ते ए आय ची ऍड करतात बघा हिना खान झाली.
ह आणखीन दोन तीन असे आहेत कि,
खूप ऍड करतय त्या ए आय अस्ट्रोलजर.
करताय खूपण. आ ता हे भारती सिंग चे बेबीच म्ह केला होत त्यांनी पण म्हने स्ट्रलॉजरच्या अँप वरती ट्राय. मी कधी केल नाही ते. कोणी? भारती सिंग,
भारती सिंग हा हा भारती सिंग ती पण सांगते. हम् हम्, अरे बर बरोबर आहे. हम् मी पण नाही केलं पण म इच्छा आहे एकदा ट्राय करायची.
किंवा ट्राय करून बघु. हा त्याच काहीतरी प चॅट पण फी वगैरे असतं पण पण ते एक दोन सेकंदा एक दोन मिनिटाचच असत आपण बोलेपर्यंत विचारेपर्यंत ते निघून जात परत, असं काहीतरी होत मी एक वेळेस ट्राय केलं होतं. तर एक दोन मिनिटच ते बोललं त्याच्यानंतर मग, काय पैसे वगैरे भरा मारत होते त्याच्यामुळे नंतर सांगतो हे ते मग मी काय ट्राय केलेच नाही परत आणि किती पैसे भरायचे म्हणतात ते, पन्नास रुपये पाच मिनिट किंवा मग पंचवीस रुपयेला दहा मिनिट असं असंईन प्रत्येक त्याच्या, खूप सारे ज्योतिष असतात ना तर प्रत्येक ज्योतिषच वेगवेगळं येते काहीतरी,
अच्छा अच्छा, हा.
खूप आहे पण माहिित आहे का ए आय न नाही का आता फोटो पण, गुढीपाडव्यालाच सण आपल्यालाेत एवढ डेकोरेशन वगैरे करून फोटो फोटोशूट थोडीचकरण होत. पण त्याच्यावरती आपला एक, एखादा जुना फोटो टाकला आणि खाली क्रोम्ट वगैरे लिहून टाकला तर बरोबर ते फोटो बनवून देतात.
हा ते प्रोम्पटं बनवणं पण एक मान, ते प्रोम्पटं शेवटी
-टी अं मतलब माणसाला बनवणं हाय ना? हो काय आहे आपनाला काय, हो आपनाला काय पाहिजे. त्या फोटोमध्ये काय पाहिजे, एक हातामध्ये ताट पाहिजे किंवा मग गुढी उभारलेली. पाहिजे आणि एकदम पारंपरिक ड्रेस पाहिजेत, आपण हेच सांगतो त्याच्यामध्ये तर ते त्या, त्या पद्धतीने बनवून देतात आपण आपल्या भाषेत जरी त्याला विचारलं ना काही तर ते बरोबर सांगता आपल्याला पण तेच होणार ए बगा, सुरू ए ना सध्या ट्रेनिंग, इन्स्टाग्रामला येतेय सतत.
इस्टाग्राम वर ते टाकतील, हे केलेले व्हिडिओ. प्रॉम्पट टाकून, ए आयने बनवलेले व्हिडिओ, त्याच्यात
काय करतायेत, हा असा पि, फोटो बनवायचा असेल तर, माला फॉलो करा. आणि कमेंट मध्ये प्रॉम मधून लिहा मी तुम्हाला प्रॉम्ट वगैरे पाठवतो हे ते त्यांच्यानी त्यांच काय एगेंजमेंट वाढते? एगेंजमेंट वाढते, हो. डीजिटलस् हा ते
कील, शिकायचं आहे तुम्हाला, माहीत करायचं आहे तर ते, आज
आजकाल शिकणं पण गरजचं झालेलं आहे असं. जर आपल्याला आजच्या युगासोबत राहायचं असेल हा.
म्हणजे, बा सोबत पा आहे, आपण मागं पडलो नाही, अशी फिलिंग आली नाही पाहिजे आपल्याला. तर ते शिकणं गरजेचं पण आहे.
गरजेचे आहे, हो आजकाल सोश शिवाय काय राहिलंच नाई, सोशल मीडिया, इंटरनेट- छोट्या-छोट्या पोरांना पण तेच आहे. त्याच्याशिवाय काय नाहीच, पोरांचे प्र -जेक्ट जरी करून घ्यायचे असतील, तर ए आय वरती टाका, ए आय बनवून देतं. पोरांना काई कष्टच लागत नाई.
कसच नाही लागतये, फक्त ते काहीतरी लिहा, नाहीतर प्रिंट पण मिळते आजकाल तर, ब्लॅक अड व्हाईट प्रिंट जसं हाताने ड्रॉ केलेला आहे अस वाटलं पाहिजे ड्रॉइंग असं प्रॉम्ट दिला ना त्याला, हा. तर तो तसं काढून देते की, जसं असं वाटत की हे हातानेच बनवलेलं ए, असं तो करून देते, मग त्याची प्रिंट काढली, ते कापून लावलं तरी पण ते. तसंच वाट मस्त असं जसं काई, हातानी काढलेलं ए. असं, हम्म. हम्म, एकदम आहे, म्हणजे खूप पुढे गेलेलं आहे जग, आपण तरी त्याच्या मनानी खूप मागे आहे, आउट ऑफ इंडिया तर ए आय इतकं ब्लास्ट. करत आहे ना सगळीकडे, हो हम्म.
आता इंडियामध्ये आता सुरु झाले एक महिन्या एक दोन महिन्यातच थोड जास आता वाढले ते, जास्त वाढलय, ए आयच आता तर स्कूलमध्ये पण कंपल्सरी केलं माहिती? हो हो सगळ्या सगळीकडे आता, हे तर स्किल ए, आपण जेव्हा शाळेेत होतो, तेव्हा पाचवी पास्नं आपणाला कंप्यूटरच सब्जेक्ट होता, आता काय नाही पहीलीपासनच आहेत, दोन वर्षाच्या पोरांना पण पण मोबाईल चालवता येतो आता.
अरे दोन कशाला खूप झाला दोन सात आठ महिन्याच्या हातातल्या मुलालाही ते स्क्रोल करून सगळं करता येत. हा, कारण की आ टायप करायला समजा पहिलं तरी टाईप करा लागत होत त्याच्यासाठी एबीसीडी माहीत पाहिजे त्याच्यासाठी स्पेलिंग आलं पाहिजे. आता ते पण नाही आलं तुम्ही स्पीकर ऑन करा त्याच्यावर बोला ते आप टाईप करते आणि ते आपोआप सेंड बटन दापलं की येऊन जातं स्पीकिंग मध्ये केलं.
काहीच गरज लागल पण शिकायची गरज नाही हो. काहीच गरज नाही खूप सोप्या झाल्यात गोष्टी आता.
भयंकर सोपे झालेले आहेत हा.
झालेत आणि त्यामुळे सग्या आळशी पण व्हायला लागलेत. हो ते पण काम कराव वाट ना ना मग सगळ्या गोष्टी आयता भेटायला लागल्यात.
ह ह
एका जागेवर बसून तर मग काय कराय वाटत नाही परत.
नाही एकदा त ही सवय लागली की
हो कस पहिल आपला काही प्रोजेक्ट वगैर सांगितले तर आपण हाता ड्रॉ करायच. चार चार दिवस लावायचो त्या प्रोजेक्ट ला प्रत्येक गोष्ट अस पुस्तकामध्ये ळून चळून बघायचे आणि मग ते त्याची माहिती लिहायच्या. आता तसं नाही इंटरनेट वरती टाकलं एआयवरती एक दोन फोटो काढल्या की झालं. कामच झालं काम झालं. दी मला तर खरं पहिलंच चांगलं वाटतं आपलं जे होतं ना आपण तेवढं कष्ट कीती घ्यायचं त्या गोष्टीला आपण?
हा इम्पॉर्टंट माहित होत म्हणजे माणसाचं माणसाला माणसं लागायचे.
चला माणची गरज नाही मोल वती त कोणी काय करत बसलेलं असेल ना तर साईड माणुस काय बोलते हे सुद्धा लक्षात येत नाही पोरांच्या नाही एवढं तर बिझी असत त्यांना असं वाटतं आपल्या आई बाबांना काहीच येत नाही आम्ही खूप हुशार आहो सग् बाकी मोबाईलच काही समजत नाही. काय चाल म आणखीन बाकी? बाकी काय नाही. चाल ते करा मग करा तुम्ही पण छान ए आयचा यूज छान करा. बनू हो चालत ठेव का म हो त्याच्याशिवाय पर्यायच नाही. चला बाय.